हो येत आता हो हो आता येतोय
तेव्हा का बनवता आहेत
काय माहिती आता कॉल लागला तेव्हा कॉलच नव्हत लागल
तो बेस्ट गेला असेल तुमचा हा ना
हा नाही तू लागलाच नाही. त्यामुळे तू गेला काय
हा माझे पण दोन वेस्ट गेले ना काय माहिती
बाकीचे तुमचं बाकीच्याना असं केलेलं झालं का कनेक्ट कोणाला म नाही ना आम्ही आता पण केला होता. आमच्या बहिणीला नाही होते का नाही झाला ना आणि बरं ते लोक रिप्लाय पण नाही करू ते वाटत ना
तेच आम्ही त्यांना एस पण सेंड केला मेसेज पण टाकला
मे बी बघितला नसेल. आज
काय माहिती आणि मी तुमच्याशी पण दहा मिनट बोलली ना ते डायरी झिरो सेकंड दाखवले.
दोन्ही पण कॉलचा आणि एकाच आणि एकाच किती दाखवतं.
तरी होते सहाशे काहीतरी समथिंग
ह ह
हम्म
तुमची बरीच फल बाकी असतील ना? अजून
हो खूपच बाकी अजून
ह आणि ए कॉल सा ए कॉल सा दहा मिनिट म्हणजे
तेच ना दहा मिनटं काय बोलायच. काय तुम्ही स्वयंपाक करताय का?
नाही झालंय जेवण पण झालंय. हे भांडे रीकमीे करून घसून ठेवत.
ह लवकर जेवण करून घेता का? तुम्ही
हो आमच्याकडे हे काय म्हणत नाश्ता वगैरे काही नसतं.
अच्छा स का हा तुमच्या मिस्टर घरी येत का माझ्या जेवायला
नाही घरीच असत म्हणजे वर्क फ्रॉम होम आहे. ना मग ते त्यांच्या रूम मध्ये बसलेले. असत त्यांचं काम पण थोडं उशिरा चालू होतं आता बारा साडेबाराला होतं चालू डेली वर्क फ्रॉम होम का कधी कधी ऑफिस नाही मग दहा दिवस पुण्याला जातो. आम्ही दहा दिवस ऑफिसला जायचो
अच्छा असं आहे. का चांगलं काय करता म्हणजे ते इंजिनिअर आहेत का
ह् आय टीमध्ये इंजिनिअरिंग
हा चांगलंय मग वर्क फ्रॉम होम राहिलं ना चांगलं राहतो. उलट तरी पण मग पूर्ण दिवस बिझी राहत असेल.
ते हो येतात असामध्ये आधी मध्ये चक्कर ला येतात खाली एवढं पण काही नाही कधी कधी जास्त लोड असतो. कधी कधी रात्रीच पण उठाव लागतो. आता एक दोन दिवस रात्री दीड वाजता उठायचा
हो असं कसं काय पण
काम ते ना बेल्जियमस आहे ना तर तिथला आपला टाइम डफरन्स
बापरे
मग कधी कधी रात्रीचं काम असेल तरी मग उठावं लागतं.
बरोबर आहे हा
तेवढं सज एक दीड तास चाललं तर आहे नाही. तर मग दोन तीन तास चाललं तर असं चार पाच वाजता झोपायचं
हम्म चेच नाम
मग चांगलं पण मग घरी राहाला तर हो चालतय घरून मी दहा दिवस जातो मग परत रिटर्न येतो मग बाकी वीस ते दिवस चालतातण ज का सर्व हो सगळे अस ते पण जातो
अच्छा ह तुमची दिदी
दिदी आजून लहाने मंगाय
हा हा
इथं रूम आहे का म तुमच का फ्लॅट आहे फ्लॅट आहे फ्लॅट हो
अच्छा चांगलं आहे तेवढं
हा कारण दहा दिवस जायचं म्हटल्यावर कुठ राणारमध्येध्ये
तेच ना आणि, राहायला म्हणजे रेंट भरायचं
हम्म ते काही परवाडणारच नाही मग दहा दिवस, तेच ना वीस पंधरा वीस हजार तर रेंटमध्येध्येच गेले असते
तेच ना मग चांगले स्वतःचे आहे
हम्म
सासूबाई काय करता घरीच राहता का
नाही जातात ना अंगणवाडी, मध्ये
म्हणजे जॉबला आहे का तिथं
हम्म हम्म
चांगलं खाऊ वगैरे बनवून जात असतील मग
काय
म्हणजे ते अंगणवाडीच्या पोरांना खाऊ वगैरे बनवता का
नाही नाही ते बन बनवायला आहे ना बाई
हा हा हा बरं
दोन असतात एक ते असं बनवायंसाठी असतात आणि एक असत तं बाकीचं काम बघायला असतं
चांगलंय म
नाही ते घरीच थोडंफार म्हणजे शेती बघता फक्त
हो का चांगलं शेती म तुमची चांगली असेल ना मोठी
हा बरी आहे बऱ्यापैकी
पीक मग दरवर्ष काहीन का
हो आमच्याकडे नाही कापूस नाही आमच्याकडे सगळं कांदामाका कांदीे मकाज सोयाबीन म्हणजे जास्त तर सगळ्यात जास्त म्हणजे कांदा
चांगले ना म्हणजे मग गहू वगैरे टाकत का
करत उपकरत पण मग इतकेशे नाही करत म्हणजे अगदी आपल्या घरापुरते
हा मग घरापुरच झाला तेवढी भरपूर आहे ना मग
हो आणि अस झाले जास्त आता दिक्त कोणी कोणी पण असं कांदा मग काही सगळं विकण्यासाठी मक्का पण असं ते भरपूर सोयाबीन बाजरी त्यानंतर ते शेंगा भुईमुगाच्या.
हा म्हणजे थोडं थोडं सर्वर लावत असणार तुम्ही हम्म. घराला होऊन जात असेल मग तुम्हाला ना बाहेर
नाही बाहेरून काहीच गरज नाही तूर त्याच्यानंतर तूर उडीद मूग हे सगळं घरचं.
हा चांगलं आहे.
आता कोबी लावलेली आहे हा घरातूनं. हां आता ती पंधरा वीस दिवसांमध्ये येईल अजून.
अच्छा मग ते साफ वगैरे करायला माणस लावले असेल तुम्ही.
हो माणसं असतात किंवा थोडंफार आम्ही पण करतो असं. कधीतरी अस आणि नाहीत मग म हा आता आपली शेती म्हटल्यावर थोडंफार का
हा तेच ना करावं लागतं.
आता आहे कोबीला भाऊ आता अजून काय माहिती एक पंधरा वीस दिवसामध्ये. किती राहता.
हो ना.
भाऊ खूपे सध्या. आणि असं अ काय म्हणत जेव्हा आम्ही खूपच देतो तेव्हा त्याला भाव ॲक्च्युली कमीच असतो. जास्त जास्त घेतात तिच्यामुळं ते. त्या एवढ्या नसतील पण तरी अजून कमी नको व्हायला. हम्म डायरेक्ट. मार्के अ हा मार्केट मध्ये अ हे कोबीच तसं आहे ते. हे येतात ते घेणारे व्यापारी येतात आणि त्यांची माणस असते. काढून घेऊन जातात फुबिलला काही आपल्याला गरज नसते आम्ही पहिल्यांदाच लावले आता.
हो का चांगलं ना. भाजीपाला वगैरे पण लावून द्यायचं म काय.
हा तू थोड फार अस आता मिरच्या लावलेल्या आहे. मिरच्या आणि कोबी लावलेले आहे म भाजीपाला पण असं आता पावसाला सुरवात झाली ना म असं गव्हार भिंड्या वैगेरे असं.
हा थोडं थोड जरी गेलं मार्केटला तरी भरपूर होऊन जातं.
नाही हे आमच्यासाठीच लावतो घरी हो येईल असं गवार भेंड्या आहे आमचा आम
असं आहे का हा पण तुमच्या घराजवळ पण चांगलाच
भर हो भरपूर. शेतातच असं शेतातच आहे. शेत जवळचे का तुमचं? हो म्हणजे आम्ही जवळपास इथे राहतो समोर शेती असते.
म्हणजे असं फार्म हाऊस आहे वाटतं मग तुमचं.
हम्म नाही तू खेडेगाव खेडेगावच समजा असं. गावात कस ना म्हणजे तुमच घर आणि जवळच तुमची शेती असं.
हा पण तरी म तिच्या आजूबाजूला
आजूबाजूला तुमच्या आजूबाजूलात असतील ना बाकीचे आहेत. पण जास्त नाही म्हणजे शेजारी एक त्याच्यानंतर थोड्या अंतरावर असं.
हा का.
हम्म म्हणजे आम्ही असं गावात नाही राहत ना.
हा हा हा बरोबर आहे. म्हणजे असं जास्त अस रात्रीच्या वेळेस एकटत आणि वाटत
ला यामण नला का वाटत कधी कधी मला पहिले नव्ह ते सवय असं वाटायचं गली गेली
हो ना हा तेच ना कारण थोडं कसच कॉलनी मध्ये राहतो आपण सवय राहते ना तेव्हा एकदम सुन सुन हम् हम
तो असं सोय नाही त्यामुळे असं वाटतं पण असं तुम्ही माहि तुम्हाला नसाल माहिती खेड वगैरे असं बणून तुम्हाला ते जास्त असं वाटतं
हा एवढं कराय म्हणजे राहिलीच नाही मी हा नाही पण चांगले बलेट तस वातावरण इथ अस लोकांच टेन्शन पेक्षा
नाही तर कस एकदम आपले शुद्ध हवा मोकळे एकदम असं मोक आप मोकळा वाचत असं
उलट मला ते आवडतं फार्म हाऊस
हटज कधी कधी वाटतं पाहिजे आजूबाजूला लोकं पण मग आता एले ऑप्शनस
गाई मशी वगैरे पण आहेत का मग
हो गयला नाही एकदा
हा हा कोण बघत मग त्यांचं
सात सष्टत सासरे
हो का ते तुमच्या मिस्टरांना टाइम भेटत नसेल
तर त्यांना हऊस तर करतात थोडंफार म्हणजे असं कंटिन्यू काय बसलेले नसतात ते य त्या चक्करला त्यांना चारा तोडणार त्यांना काही तरी त्यांना
हा नाही पण चांगलंय म्हणजे ते पण आणि जॉब पण ब असं
हम्म तेच तर
सवय ना आपली परंपरा कशाला विसरायची
च नतीच अजिबातच नाही विसरल
तेच ना आणि चांगले उलट
तेथून दहा दिवस झाले आमचे त्यांना असं झालं होतं कधी घरी जाऊ
बा
करमत नाही त्यांना जास्त
अरे देवा
म एवढ काय लॉकडाऊन पासून घरीच होतो आणि आता पण वर्षापासून असं येऊन जाऊनं चाललं आहे ना
हो ना तिकड सेटल होऊन जायचं ना मग शेती वगैरे मग जाऊ द्या
नाही ना माझेथ शतीत नाही पण इकडे हे राहत अस सासरा राहत ना ह
ते घर पण तुम्हाला भाड्याने देता येणार नाही ना एवढ्या मध्ये कोणी घेणार पण नाही
नाही नाही खेड्यात कोण नाही घेत असं भाडने वगैरे आणि ना कसं त्यांना सवय नाही ते सोडून यायला नाही म्हणतात एवढं असं शेती कुठच डून येणार स्वतःच म्हटलं ह असं वाटत होतय आपल्याकडून ना अजून तर काय तिथे जाऊन काय करणार
नंतर काय, पोरं मोठे झाले तथ सिटीमध्येच जाणार आहे.
हा, तेच ना. बाकी म्हणजे, फॅमिली वगैरे तिकडेच राहत का? हो तिकडेच
हम्म.
तुमच्या आईवडिलांची पण शेती असेल मग?
हो, माझे पप्पा पोस्टात होते, म्हणजे आहेत. पण मग, पण मग, ते काय तिथं करायचे असं पोस्ट ऑन तिथं खेड्यावर तेवढ्या येच्यावर. आणि मग ते वा झाल्यावर बाकीचं मग काय शेती अच्छा, आम्ही पण शेतीवाल्यांचय. असं तुम्हाला वाटत, असं तुम्हाला वाटत पण ना खरंच इथं, पूर्णपणे शेतीवर डिपेंड आहे ना. त्यांचं काही खरं नाही. म्हणजे, तेवढं कष्ट खूप होतात त्यांना. आणि जर भाव नाही भेटला ना एकदमच म्हणजे अवघड कामय मग, कष्ट करून काही नाही म्हटल्यावर अवघडय. शेती म्हटलं म्हणजे म पाऊस पडला आणि बऱ्याचदा काय होतं माहिती का? कष्ट खूप आणि त्याला भावच भेटत